बघु. हॅलो. हॅलो. हॅलो.
हं. हॅलो.
हे, मी म्हटल, मी म्हटलं आता फोन वाजला ना म्हटलं साधा कॉल दिसून नाही राहिला मग मी व्हॉटसअप चेक केला व्हॉट्सअपवर कॉल नाहीआयं.
हा. हा. हा.
हम्म
माहिती हा एवढा बदमास आहे हा तुला आधी कॉल लावून सांगा ना की मी कॉल लावून राहिलो डायरेक्ट लावू राहिला कॉल आणि मला जायचं होतं आंघोळ तर स्वतः गेला बाथरूम मध्ये आणि मला पाठून दिलं बोलाला फोन आणून दिला बाथरूम मध्ये मग तू बोल म्हण
हा. मी इकडे दाडी करून राहिलो.
झाल. केलं का जेवण?
नाही. करायचच अजून.
काही नाश्ता ही नाही. पाणि नाही. काही
आंंगुळ बाकी हे ना.
अंघोळ झाल्याशिवाय जेवत नसतो का तू?
मॅक्स टू मॅक्स म प्रयत्न तेच राहते
असा नियम केलेला आहे का तू अभे ते पाणी वाया चाललं द माझी बकेट बाजूला ठेव शानपण करू नका का तू नियम केलेला आहे का असा जेवायचा नाही म्हणून आंघोळीच्या आधी
हो
जना आधीच तर पाणी नाही भेटलं अज नोड न याला ना बरोबर
हम्म
माहित आहे याचा कॉल फक्त तुला आणि दिव्यानीलाच ते बाकी कोणाला लागत ही नाही
नाही लागल ना त्या ग्रुप मग लाव ना मणा पहिले त्याला फोन कर आणि मग लाव म्हणा
तर तो बोलतच नाही मलाच म्हणून आलं त्याचे सतरा कॉल झाले ना तू कधी करत
कोणाचेः झाले सतरा
हरषुचे अठरा झाले अठरा
अरे बापरे कधी बोलला हा कुणाला बोलला एवढा मला तर लावला नाही
काल तर तेरा तेरा झालते ना काल महिमाला लावले दोन मग माझ्या बहिणीची बहीण आहे ना ते
हा
पुस जो मुळावा आहे ना तिला लावले पण त ती ती कि नाही काही सेकड बोलली की तिचा आवाजच कट होयय मग लागेच नाही मग तेवढे दहा मिनिटं होऊ द्याय लागते
ह तुम्हीच बोलले वाटत ते
हां मग मीच बोल र
हम्म तेच च म्हटलं हा कस काय बोलला एवढा
हो ना दिव्यानी काय करताय
गेला का आंघोळीला काहीतरी करून राहिले का म काय करून राहिले
हो का ती खुप
खू अभ्यास करून राहिली वाटत नाही डॉइंग काढून राहिली
अरे वा
आ तिला रडवत नको जावु रे कोण कोण मी थोड बोच करलो म्हणती हे हे डाकूर राहायला नाही बदनात हॅलो
हा
बोजकरलो म्हणते दाखूऱयला
हर्षाने फोन केलता काकू के हात म दे द हष हा
हम्म आई आईचा नंबर पाठवशील बरं मला आईच्या याच्यावर बोलल मग आ आईले कॉल चालू करून दिला ना तू.
हम. काय माित मम्मी काय चालू करी घ तुही कार्य फोन आरा का. होव हो.
हा तर मग मी कालच म्हटलं होत अर् नंबर काकूचा नंबर काकूे चालू केला ना कारे ऍप आणखी भर म्हणा उलट्या पिल्यात पाणी लोकजून उलट्या पिल्यात
च हॉटपॉटचाल काय म्हणत?
उलट्या पेल्यात पाणी भर म्हणते.
काय काय?
उलट्या गिलासात पाणी भर म्हनते.
हम् आजी.
नाही तुला म्हणते. ते. त्याची मा माझ्या माऊसमोर ते तसं झालं ना त्याने सांगितलं ना मग ते उठ्या पेल्यात पाणी भर म्हणते.
हा. हो हो हो त काळा काळा काळात होत‌ ब
हो तो काळाच होता ना बे. ओळखून आला ना उलटाय कि सारखंय.
हम् हम.
गळ पाहिज होत.
हो तझसोबत राव र भोकणा झालं मी.
नाही काय केली मग आई ना आज भाजी.
काम माहित? हम्म.
हम्म मी ढेमसाची केली मस्त होते ते ढेमस?
यार हम.
हो ते एक फनच भेटला तर घेऊन याज बर. म्हणजे त्याच्याजवळ नाही असता हे जेस्तम चौकातून वगैरे.
हम् काल काय विचारत मला द हज कॅश आहे का? म्हटलं कॅश नाही आहे तुम्हाला फोन लावून घ म्हण शंभर रुपयेट म्हटलं ऑनलाईन आहे ना बा. कॅश तू का विचारून टहिला मग जर तुला ऑनलाईन पाहिजे तर. हा मग मी ते केले.
ह ना तुझे राहिले दीडशे रुपये द्यायचे.
हम् काही विषय नाही दोन द्याचा. नंतर ह्.
मतलब दिवेनी येणार आहे ना दुपारी.
हो ना.
हा मग बोलून घेन मी तिला इलेक्ट्रिक दिलाच.
हो.
हम.
हो ना.
आज येणार आहे का मशरूमचा माल.
हो येणार आहे ना.
दोन पॅकेट दोन डब्बे.
नाही एकच.
हो का हर्षुल म्हटलं ते डबे जे आहे ना साचापट करून वर. ते ठेवून दे मग आपण बंगारवाल्याला देऊन देऊ किंवा आपल्याला कधी काम पडत. आपल्याली घेत य ते.
कोणते डब्बे.
हे आता हे बॉक्स येतात ते
हा हा.
ते घेते ना पृष्ठ.
हो घेत घेत.
मग.
हर्षी जेव्हाच्या तेव्हा कामच नाही करत.
हम्म.
कसा पसारा पडू देते ना मग.
आवरू लागशील का वरचं पण आज मला थोडस बचत गटाचं काम आहे बाहेर चालली आहे त
हम्म.
हम्म कायचा आवाज आला.
मला कायचं तरी याला मेसेज जाला वाटते.
हो का हा हा हा. त्या दिवशी पिशवीत नाही दिव्यानीचा दुपट्टा होता वाटते.
हम्म हो ते आम्ही नेला होता मुर्जापूर गेलो होतो ना माझ्या दिसून
हा यात दुपट्टा कुठे टाकून देते काय काय माहिती.
हम्म हम्म.
किती वाजता येणार आहे तुम
आता जातो ना आम्ही पार्साल आणयला.
ह यांना म्हटलं आता ने सांगितलं रे म्ह आधीला असता म्हटलं डोनगावकर कडे
हा इकडून माहित आहे इकडून पूर्ण रस्ता तिकडून जा लागतं. इकडून रस्त बंद सकड ते नाल्या पुदल ना गिट्टी आणून टाकली आता हो.
तुमच्या घरात सोरची बिन आली तिपर्यंत आलेय का ते.
समोर आमच्या घराच्या समोरच्या म्हणजे अपोजिट डायरेक्शन.
म तिकडच्या करू राहिलेत का पहिले.
हो तिकडच्या आमच्या ब बनल्या होत ना तर डबल नाही बनवेल ते.
हो का हा हा हा. मला वाटलं बनव बरोबर नाही केली त्यान नाली
हा हा तिकडच्या बनन तिकडच्या बनन ना.
हो ना इकडच्या नाही बनल्यात ना. होव ना. ते जर केली तर बरं होते मग तेवढं. ताी जिथं साप निघाला होत ते थोडस ओटा तोडायचं काम नाही ना ओट्याचा प्रश्नच येत नाही.
नाही जे सी पी न करून राहिले ते.
बापरे ओठा तोडला आम्ही कुठ उतरा कुठनं.
तेच तर प्रश्न आहे.
हो ना.
हम्म.
आता येल म्हणून पहिल गड्या. म्हणजे सगळं वर ते तू वर तेच आहे ना ते हच्या याचे संबंधच आणि फक्त त्या पायरीच आहे
मी काय म्हटल. मग या याही घराच्या पायऱ्या जाते आपल्या
बापरे बाप हो ना? किती खर्च येईल बाप आधीच कर्ज काढू काढू या घराच काम करू राहिली. करून दिला पाहिजे ते ना
करून देते वाटते. काय माहित की आपल्याला आणाव लागते? तेही माहित नाही.
काय? हो. हॅलो..
हा.
हॅलो. आपल्याला करा लागेल का
माहित नाही अजून ते करून देते का आपल्याला कराय लागते. पण तोडते तोडते हे कन्फर्म आहे. संपूर्ण जेसीपी जाणते एका दिवसात खोल खोल गड्डे करून घेते.
हा हा.
त्या उन्हाळभर चव नाही आला आणि पासाळत आता चवी उन रावला नाल्या बांधाचा
हे लोक भलत्याच टाईमले काम करतेेत. जेव्हा करायचं तेव्हा नाही करत.
हम्म.
आता ते मिरवणूक निघत होती ते मागे किती ते रस्ता किती दिवस बंद होता?
कोणती मिरवणुक?
हे देवीची, गणपतीची मिरवणूक निघते ते कांच्या डॉक्टरच्या घरासमोरून संपतच्या समोर ते. ते किती दिवस बंद होत? पहिले नाल्या बनल्या, मग रोड बनला.
हो.
गणपतीच्या सीजन मध्ये येईल इकडचे रोड बनवून.
हो
तुम्हाला तर जवळच आहे मिरवणूक पाहाली जातच ना मिरवणूक पाहालं
आमच्या घराच्या एवढून जातं सगळं
हो
हम्म
तुमच्या घराजवन सहा सात देव्या जाते तेच आमच्याकडे येतात
हो हो
हम्म बाकी ते तिकूनच जात
किती किती वर्ष झालेय कारण ज्याशी मिरवूनक नाही पाहिले
नाही कोण
नाही मी अमरावती राह जाऊ ना आठ दहा वर्ष झाले ना मी अमरावतीतच राहिलो
हा हां हां हां आताच तुला येऊन इ तरं दोन चारच महिने झाले आहे ना
हा दोन चाळीस महिने झाले
हां ब असं असं वाटत नाही ्रोतच राहतो असं वाटते
हम्
हम हा. बर बाबाचा ड्बा दिला
पाणी रे पणी तेरा रंग कैसा जिसमे म मिलाय उसक जैसा. हम्म ते जिथे गेल तस बनवून जात. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जसमे मिलाया उसके जैसा आता पाणी ज्या भांड्यात टाकलं ते आकार घेऊन घेते जे रंग टाकला त्या रंगात येऊन जाते ज्याच्यात मिसळलं त्याच्यात मिसळून जाते. त दारू बी मिक्स होते तो दुधात बी मिक्स होते तो प्रत्येक गोष्टीत मिक्स होतंय.
मिक्स होते बरोबर आहे.
हा अ.
हा ना बर आहे. ह म्हणजे तू बी साच जिथं गेला तिथं मिक्स होऊन जात.
हम्म.
हं हं हं. हम्म. काही नाही आज दिवा लावून देत
हम्म.